हा सुरेखा
हा काय ग
काय करून राहिल ग
काय नाही आन आता झोपाले होती पण तो फोन केला, मग काय करावं?
भे ग एवढ्या लवक
दहा मिनिट दहा मिनिट म्हणते कुठं दहा मिनिटाने तुझं जेवण अस होतं म
हा वाट बघत होती का तू?
मग ठेवायची वाट बघत होती.
हम्म की त्याच्या फोन येणार म्हणून वाट बघत असेल ना तू.
मग आज तर दिवसभर कोणच
नाही गं, आपण दोन दिवस झाले ना गं बोललो नाही ना, म्हणून तुला आठवण आली असेल ना माझी.
काय दोन दिवस झाले तू तर कॉलच नाही करत गं.
अगं मी नुसती बीजी असते गं, आज शेतामध्ये चालली गेली होती ना.
काय काम करत होतो शेताची.
शेतामध्ये गेली होती गं ते कचरा वेचायला.
म झाला का मोशन?
हो ज्वारीचा कचरा होता ना.
माझ पण तसाच आहे मग ती द्रश येत आता सफकनलेला आहे दवाखानेता ला प्पा मला ते फत टाकलं होत शेणफत त्याच ते कपडे वगैरे सगळ्या चिंज्या चिंज्या त्या दिवशी उचरून सगळ्या जाल्या आहे कािक गोळा करून आणि राहिला अजून
बाकी बे का
कधी हा ना, आता कधी सुट्टी मग? तेखांची ची तेेव आम जाऊन म जाव लागेल शेतात.
दवाखान्यातून आली का तू घरी?
घरी नाही ग इथंच आहे ना दवाखान्यातच ये.
हा, दवाखाान्यातच आहे का तू?
हा ना अजून उद्याचा दिवस होत काय माहिती.
हा ग बई.
आपलं लवकर सुट्टी देऊन देणार तर बरं होणार नाहीतर मग.
हो गं मंग दादाची तब्येत फारच बिघडून गेली ना, त्याच्यामुळे तुम्हाला तिथंच असं ठेवलंय ना, दवाखान्यात.
त्यांचं पैसे पण त्यांना जास्त द्यावे लागनार नई ना. एका दिवसाच्या खोलीच, हा पंखा चालतो. हजार होते, एका दिवसाचे.
एका दिवसाचे?
हा आजचा दुसरा दिवस. आणि हा. सगळीकडं असंय अजून, त्या दिवशी बी विचारलं पहिल्या दिवशी ते दोन हजाराच झाल त्याच.
तर बापरे!
हम्म,
दवाखान्यात नाही गं खूप पैसे लाग
खूप खर्च लागतो म्हणून म्हटलं ह्यांनी सांगितलं अण म्हटलं आम्ही आहारातून रक्त वाढवून घेऊ आता करून द्या म्हणून सांगायचं म्हटलं डॉक्टरांनी.
आता ना असं कर बघ तू आता घरी आल्यावर ना, दादाला मस्त चांगल चांगल जेवण दे.
हा, तेच करणार मग काय. ते गाजर, काकडी आणि टमाटे वगैरे खारीक वगैरे ते खायला देणार शेंगदाणे गुळ
हो, अजून ते बीट ना गं बीट
हा, बीट हा बीट पण खातात त्याच्यान रक्त वाढतं त्याने.
हा, बाई.
नाही.
आणि तुमचं दुकान गं मग, आता बंद आहे का?
हा, तिथं झोपायला जातात म- माझे अ अ जे काय हाय हा जावई आहेत ते जातात, झोपायला आणि पीन हा. बंदच आहे आता काय तर, आणि मी पण थोडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा तब्येत नाही बिघडली असती, हा ना.
हम्म,
तो हॉस्पिटल
हा ना, होऊन जात गं मग हे एवढं लक्ष नाही देतात गं, आपल्याला चिंता असते सगळी ना गं.
हम्म,
ह ह.
आणि तेच पाप काय असत त्यामुळे तिला पण शाळेत सोडायचं आता कोणत ठिकाणी खेळाय पळायचं त्यामुळं चांगलयं.
हा तू सांगल, हा सांगितलं ना गं मी. आमचे जाणार ना हे माझ्या मुलाला ठेवायला. विचारायचं सांगितलंय मी त्यांना पण अजून गेले नाही ना, सोमवारी जातील वाटतयं. त हा
जर कधी मग एखादी मुलगी राहते नाय राहत. तेवढी जागा राहिली का मग त्यामुळ त घेऊन ठेवतात नाय तर मग माझ्या भावाला सांगा तिकड नवापूरकडे एक दातूर म्हणून गाव ये
हा
हा तिथं शाळेत मग मुलीनं कमी असतीलच तर मग घेऊन घेणार आश्रमशाळाचये पण शिक्षण वगैरे आहे म्हणत होते म्हणून
हा
कुंड पण हा शिक्षण खायला प्यायला काय कस दिवस टाळून घेतात पण शिक्षण पायजेच. चांगलं नाय तर मग नुसतं खायला चांगलं दिल आणि ते शिक शिक्षणासाठी जाण नाय त्याला काही अर्थच नाही मग
हा मग काही कामाचं नाही ना अगं बरोबर
पुढे पाठ मागे सपाट जशाच्या तशाच राहत तो नाही तो
बरोबर सांग
नाय नाय अग आपल्याला ते नाय का लहानपणी राहत आपण अ बे एकी बे चा पाडा एक पदन सगळं शिगलं तांर ते गाठोडं बांधून अकरावी बारावी काय जेवढं शिक्षण केलं ना-
हा
तिथपर्यंत ते गाव सोडून घेऊनच जायच मध्ये सोडला का मग गेलं फेमस म आता आपण आपल्याला एक दोन पण तेवढंच हे करावं
ह ना
माती येतं शंभर पर्यंत परत आणि बेच्या पाढे पण मोजावे या लागतात ते पण लाग
हो अजून ते अकरा एकी कि पण ना ग
हा ना सगळं आपण सगळं विसरून जातात.
शाडात जात होती सगड येत होतो आता तर मला आकराच बे ऐक च्या पाडा पण नाय येतो ग बाई विसरून गेली मी आता
अ म्हणजे मला आठ पासून नाय येत सगडे पाडे येता पण मला
सगळा तुला येत असेल हा मला एकरा अकरा एक की अकरा आहे ना ते पण पूर्ण पाठ होत ग पहिले म्हणजे अं कितवी सहावी होती ना तेव्हा चौथीला
चौथीला का हा सगळं चांगलं शिकवतात पण आजण सगळं उठ ते बी वाढत जात ना असं तिथं विसरून येतात पण पुढेपर्यंत ते घेऊन यावं लागत लागत ते ग्यान नायत.
हम्म
काय तर ते ज्ञान मग तिकडं सोडून आलं का मग आपल्याला अकरावी बारावी ला गेले तर काहीच लक्षात नस
हो ना हम्म
त्याच्यामुळ
पहिलीच पायरी चांगली ग तेव्हाच ते डोक्यात राहणार ना ग बरोबरये.
ते आता नाय राहत ते गुणाकार मग भागाकार आता तर ते नाही का? सेमी इंग्लिश मिडियमच्या ते पोरांना मग ते पण इंग्लिश मध्येचं शिकवतात सगळं इंग्रज ची माध्यम असता ना.
हा.
बनेल तेव्हा वगैरे आता तर, मुलांना मराठी पण नीट नाही वा
गं होना मराठी पण नाही बोलता येत गं.
हा हा.
आम -त्या दिवशी आमचं इथं शिबिर होतं ना, चोवीस तारखेला तर एक मुलगी आली आठवीला होती, हा ती आणि तिचं नाव लिहिलं आणि तिला सही करायला लावली तर, सहीच नाही म्हणजे तिला येतच नव्हतं.
नाही येत काहीच नाही, आता बारावीच्या मुलींना मराठी वा चता लिहिता येत नाही, नुसतं आणि त्यांच
किती ला शिकते तु? तर सातवीला म्हणते.
आणि हा विज्ञान असत अजून त्यांच
हम्म,
मग त्यांना काहीच येत नाही तर मग विना कामाच ते शिक्षण
अजून सोनाली मॅडम सोनाली मॅडम तिथे थांबले ना, म्हणजे फारच वेळ ते मराठी शाळेमध्ये ते मुलांना काय काहीच शिकवत नाही ना गं, ती शिक्षक मग सोनाली मॅडम काय म्हणे मला का गं गी हा, म्हणे तुम्ही काही सरांची काही कंप्लेट वगैरे नाही करत का? ते काही शिकवत नाही, असंच बसून राहतात.
हम्म ह, खरंच नाही काय शिकवत मुलाना काहीच येत नाही नुसतं टाकल्या ब
गं
अह हम्म,
सोनाली मॅडम जर इकडं आली ना ती त्या दोनदा बघितलं ती, सांगूनच देणार म्हणजे सरांना पण
हम्म, सांगून ठेवणार.
तरी मला पण सांगत होते तू सांगत नाही का, असं कंप्लीट करायची त्यांची. म सांगत होते, मॅडम हम्म.
हम्म,
जेवण झालं का मग?
हो, झालं गं जेवण खिचडी आणि भजी केली होती.
अममम जेवली ना, डबा आणला होता माझे माझी बहीण आणि ते आले ह्यांना बघायला तर, मग वांग्याची भाजी आणि खिचडी भात, भजे आहे ज्वारीची भाकर अंडी होती, हा अंडी हम्म हम्म, हा, तिकडून आले की गावा कडूनच आले. त्याला माहिती पडल, माझा भाऊ पण आला होता. ता हम्म,
हो का, आणि पवनदादा जेवले का मग?
हा, जेवले.
हो हो.
परत उद्या रक्त वाढीची सलाईन लावणार म्हणून सांगत होतो.
असं, हा हा!
हम्! मग ते हा रक्त वाढीच सलाईन लावली ना!
हा!
हम्म रक्त वाढीची सलाईन लावली त मग, किती वाढतं काय ते चेक करणार.
हो!
रक्त तपासणी झाली का मग, तर आठ पॉइंट वगैरे राहिला कि मग ते सुट्टी करणार मग,
असं सांगत होते का डॉक्टर
नाही.
हव.
हो.
जाऊ दे ग काय करते, आपला जीव सुधरायला पाहिजे.
ह् आता. पैसे पण काय किती लागता काय माहिती आता. ते तर काल सहा दिव दोन दिवस झाले. आणि हे नाही का इथ पेशंट हो त ना
हा!
त्यांना सहा दिवस झालेले. तर त्याचं माहिती आहे का! सतरा हजा फार बिल झालं. सतरा हजार आठशे हा हे हे मेडिकलच वेगळं, पाच हजार निघाल. मग, जास्त देऊन थांब जास्त दिवस पण थांबून काय कर
काही उपयोग नाही ना!
आता तर त्या दिवसात पैसे पण नसतात. कुठून कुठूनु आमच्या दहाच हजार होते, तेवढेच घेऊन आलेले आता काय माहिती किती बिल काढताय माझा भाऊ आला होता.
हा!
त्याने तीन हजार दिले. वस होत नाही मागितले मी त्याच्याकडं पण म्हटलं घेतूला लागणार.
हा ना ग! भाऊ ते भाऊच जवळी नाग!
बहिणीने पण दोन हजार फोन पे वर टाकून देते मला सांगत होती ती,
हा, हा!
हम्!
ह....
तर.
हम
आप आपण पण हा, त्याने स्वतःहून दिलं म्हटल नको म्हटलं लागले तर मग परत फोन कर साग म्हणून सागत होता.
असं हा!
हम्! काय करणार हा...
काय मग अजून...
हा ठीक आहे आता उद्या सज ह्यांना सांगितलं म्हटल... उद्या सुट्टी
संध्याकाळी घरी येणार का मग तू
हा तेच म्हटलं सांगा म्हणून सांगितलं... डॉक्टरांना सांगायला...
हो...
हं...
बरं ठीक आहे ह मग...
न्हाय ग.....